हॅलो.
हॅलो.
घेऊन
हो झालं, तुमचं?
आमच पण झालं.
तुमचा कॉल कसं काय लागला मला नेटवर्क इश्यू दाखवत होता.
तुमच्याहीकडंन प्रॉब्लेम असेल कदाचित.
मी तुम्हाला कॉल केला ना तीन ला लागला नाही का तुम्ही उचलला नाही तर मग म परत कॉल केला ते ते परत ट्राय करा म्हणे.
नंतर ट्राय कराय म्हणे तुमचा नेटवर्क इश्यू आहे ना कारण मी ट्राय केलं तुम्हाला लागत नव्हता डबल आता ट्राय करत लागला.
हा म मग नाही मेसेज टाकला होता नंतर ते नेटवर्क इश्यू असल्यामुळं
मी वाटच पाहत होतो तुमचा फोन कधी येतो ते.
हो का?
हो ना.
बापरे!
हो कारण तुम्हाला टाइम दिला होता ना मी कॉल करण्यासाठी.
हम्म.
कारण तो टास्क पूर्ण करायचा आहे ना आता दिलेला.
हो
हॅलो आता तुम्हीच राहिला फक्त टास्क कमप्लीट करायच
हो आम् मला वेळ वेळ भेट तस तसा तस तसा करते मी कधी नेटवर्क इश्यू माझ्या मोबाईलचा जास्त करून नेटवर्क इशू शेवला
त्यामुळे कॉल लागत नाहीेत इथ माय भाऊजी लय भारी आहेत मला भाऊजी बार बार कॉल करतात परे शान करतात त्याला कामच राहतात त्याच्यामुळे हम्म मी
जीव लावतात भुवतेक तुमाला जास्ती
हो खूपच आती
म्हणून फोन करत असतील
हो काय जीव बीव नाही ओ
जीव घेतात की काय
ह ह ह नाही
आणि
काहीच नाही बाबा चांगले आहेत माझे भाऊ हम्म
जेवण झाली का
झालं सर आत्ताच झालं तुमचं
जेवण झाले
हो का काय बनवलं होत
आज काय तसं स्पेशल नव्हतं संडे आहे ना आज
हो स्पेशल च असायला पाहिजे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
हो का आमच्या इथ सकाळी मटन झालं आता चिकनची बिर्याणी झाली
हम्म मी खात नाही ना मग मी विच फुलाव बनवला
अजून मोठं काम झाला
आलू बिर्यानी
मोठा माणसातो मोठा काम असतो
हम
आमच्याइथ कोणी मोठं नाही ना
सगळे छोटी छोटीच आहेत
हो ना
तुमचा आवाज जाऊन वाटत नाही तुम्ही लहान असाल म्हणून
आताणजे लहान नाही मोठं असलं तरी लहाानतच गिंती होते आपली
अच्छा तुमची वाईफ तर खूप सुगरण आहे मग काून काय बनव नाही
आणि त्या वाईफ ला कधी भेटले तुम्ही?
तुम्हीच तर म्हणली त्या दिवशी मी कधी भेटणार आहे? तुम्हीच म्हणले ना खूप कोऑपरेटिव्ह आहे खूप सुगरण आहे छान स्वयंपाक बनवते अशे तुम्हीच बोलले ना त्या दिवशी आपण याच्या आधी बोललो ना..
त्याच्या आधी कॉल झाला होता वाटत नाही का?
आपला कॉल झाला नाही त्याधी त्यामुळे
तसं व्यवस्थित आहे म्हणा सध्या
हम्म.. नवीन लग्न झालं का तुमचं? नाही मुलगी आहे तीन मुली आहे त्या तुम्हाला नाही का?
आताच झालं नऊ महिने झाले नऊ वर्ष झाले.
हम्.. नऊ महिने! अच्छा एवढ्या चांगल्या आहेत का तुम्हाला नऊ वर्ष नऊ महिन्यासारखे वाटायला ते..
नऊ दिवसासारखे..
अच्छा म्हणजे खूपच चांगलं आहेे का?
दिवसच लक्षात राहिना झाल्यात माणसाच्या
आ अच्छा स्वर्गासारखी जिंदगी आहे म्हण तुची
बरोबर आहे नि तू स्वर्ग आहे... कशाला म्हणतात ते सगळे दिसाय लागल
अच्छा असये का चांगली गोष्ट ये ना मग
तुमचे मिस्टर काय करतात?
मी अनमारिडे आहे सर..
अच्छा अच्छा तुमी अनमॅरीड.. सॉरी सॉरी मला लक्षात नव्हत.
हा
मागच्या वेळी बोलल्या होत्या तु मला मी अनमॅरीड ये म्हणून
हो
तुम्हाला लइच घाई दिसायला लागली माझ्या लग्नाची
नायी तस नायी अस लक्षात आल ब्वा आहे की नाही म्हणून
हं, मस्करी करतात सहज बोलले
अच्छा आज जॉब वर गेलते का?
हो ड्यूटीवर गेले होते.
हो का?
रोज जाते आम्हाला संडेला सुट्टी नसते एकदाच घ्यायच्या मग संडेला सुट्टी घेतली तर मग अशा मदामनला सुट्ट्या मिळत नाहीत ना.
एकदा किती असतात म? वर्षातून
काय म्हणले?
सुट्या कशा असतात वर्षातून असतात की महिन्यातून?
नाइ तश्या महिन्यातून असतात ह महिन्याचे दोन कंपल्सरी येता म्हणजे काय पेमेंट वगैरे कटत नाही दोन तीनही घेतल्या तरी ही कटत नाही
अच्छा
महिन्याच्या पण मी कधी घेत नाय मी बचत मध्ये ठेवते अणि एकदाच घेते मग आठ दिवसाचे आणि दहा दिवसाचे घेतले तरी पेमेंट कट होत नायी.
बरोबर
म्हणजे चार पाच महिने जर घेतल्याच नायी मी दोन दोन दोन दोन करून एकदा दहा सुट्ट्या घेतल्या
तस घेऊ शकतो का आपण?
हा तसही करू शकतो. मला काय अस इमर्जन्सी काम अस काही पडत नाही, मग मी घेत नायी सुट्ट्या दोन एक महिने घेत नायी आण मंग कुठे जायच काम पडल कॉलेजच वगैरे काम पडल तर मंग दोन चार दिवसाचे एकदाच घेते.
ते पण बरोबर आहे
हम्म आता मी सांगून ठेवल मंग द दादाच्या लग्नाला घेतल्या होत्या आता म्हटलं आता अजिबात सुट्टी घेत नायी
डायरेक्ट दिवाळीलाच घेते म्हणल दहा जशा शाळेत भेटतात तस, ठीक आहे म्हटल मॅडम देतो मी.
बरोबर आहे, ते पण बरोबर आहे.
म्हणून जपून ठेवल्या
संडेच ओपीडी असली तर काम असतं, ओपीडी नसली तर काही कामही नसतं. मग कशाला परेशान व्हायचं
आ स्टेशन नव्हते का कोणी
नाही होते आज, पण ना ओटीचेच पेशंट होते सगळें. ओपीडी नव्हत हम्म.
संडेला जास्त पेशंट होत नाहीत वाटत?
येतात बाबा न सांगता ही भरपूर पेशंट येतात
चांगल्या दिवसांले कोण बिमार पडत नाहीत का दवाखान्यात
हम्म नाही आमचं मॅटर्निटी आहे ना, तर ते तर बीमार जरी पडलेली असली एखाध्ये तर म्हणते जाऊद्या आज संडे आहे, उद्या जाताय ते म्हणतें आज काय हॉस्पिटल चालू नस ते पन आमच्या पेशंट ला लेबर पेन चालू झाल्याच्या नंतर संडे नाही मंडे नाही काहीच नाही रात्र नाही दिवस नाही
बरोबर.
कधी येतात तेला आपण म्हणू शकत नाही, संडे आहे सुट्टी आहे.
काही नाही एक बोर्ड लावून ठेवायच बाहेर संडे सु संडेच्या दिवशी यायच नाही.
तसं येत नाही तर मंग पण जे रेग्युलर पेशंट आहेत आमचे ते कुठे जातील ऐन टाइमवर.
त्यांना घरी बोलवायचं ना मॅडमनी
मॅडमच घरच आहे सध्या हित, वरीच आहेत मॅडम
त्यायला म्हणायच मग सहाच्या नंतर
वरिच असतात आमच्या मॅडम.
अच्छा.
हम्म. कसं कसं जमणार आहे बिजनेस बापा सोडून मॅडम बिझनेस का रुग्णसेवा
तुमच्या, आजूबाजूला बाकीचे असतील ना दवाखाने
खूप असतात आमच्या बाजूलाच आहेत हॉस्पिटल भरपूर हॉस्पिटल लाईन म्हणल्यावर, असतात ना चार पाच हॉस्पिटल येतं एखाच्या सोनोग्राफी सेंटर आर्थोपॅडिक हो फेमस आहे आर्थोपॅडी कार्डिओलॉजिस्ट एम डी मेडिसन अनस्शियस हे असे आहेत अशे व असे भरपूर पेशंट असताना भरपूर पेशंट असले काय लोड नाही सॉरी दवा हॉस्पिटल आहे ते पण वेगवेगळं येतं आणि आमच्या साईटला एक गाई नाही काय आहेत पण ते त्यांचं तेवढं नाही पण मॅडमच चालतं.
ह
चांगले आहेत ना रिझल्ट चांगला यांच नॉर्मलच करतात डिलिव्हरी
हॉस्पिटल किती चांगले असतील ते क्वालिटी आणि रिझल्ट पाहिजे ना.
क्वालिटी आहे ना मग रिझल्ट आहे मेन म्हणजे रिझल्ट आमच्याकडे नागपूर पासून पेशंट आहेत म्हणलं.
अच्छा
काही काही पेशंट आमचे रेग्युलर जे असतात ते पुण्याहून डिलिव्हरीसाठी इथे येतात पुणे दोन तीन पेशंट आमचे पुणेचे मुंबईचे नागपूर नागपूरचे नांदेडून सुद्धा पेशंट येते रेग्युलर चेकअप साठी
फेमस आहे मॅडम तुमच्या
मॅडम चांगल्या फॅमिस रोज पन्नास, रोजचे न चुकता आणि पन्नास पेशंट होतात.
एका पेशंटची म्हणजे किती असतते फी वगैरे
तीनशे रुपये फर्स्ट टाइमचे असतात आणि दोनशे रुपये रिचेकिंगचे रि चेकअपचे सार
पन्नास पेशंटची चांगली, का मी हजार रुपये तर पेशंटचे तुमची एंट्री कुठे होती उतरायची
हो एंट्री फीस होती तेवढी तेवढी एंट्री फी मग त्याच्यामध्ये काही एमटी पी असतात काही अ सोनोग्राफी असतात
अच्छा
हुं मॅमचा रिझल्ट चांगला आहे शिजर करत नाही जास्तीत जास्त नॉर्मल पन्नास पैकी आमच्या पंचेचाळीस चाळीस डिलिव्हरी नॉर्मल. लेबर पेन अस नसो
ह
मोजके सीझर असतात प्रिवयस कार वगैरे असली म्हणजे पहिले सीझर वगैरे असतात तरच शिजर नाही तर नाही नाही तर नॉर्मलस होता वसतो नॉर्मलस नाईन्टी पॉईंट नाईन्टी हाड्रेड पर्सेंट भी गॅरट्री घेते
नॉर्मल झालं म्हणजे पुढच्याला पण आम्ही येते बघा चांगले झालो
हं नॉर्मलचा पेशंट कसा. हा.
नॉर्मलचा पेशंट एका दिवसात सुट्टी केली की झालं, मोकळा होतो. त्याला काही त्रास नसते काही नाही. शिजरच्या पेशंटला चार- पाच दिवस ऑब्झर्वेशन करावं लागतं, परत तेच, ते स्टीचस चांगले निघतात, नाही निघतात त्याच्याकडे लक्ष ध्यावं लागत. काही पेशंट
जरी केलं तर, फ्री मध्ये थोडा करणार आपण.
हम्.
डॉक्टरलोक तर पहिलेच तर पैसे जास्त लावतात. बिल म्हणजे
नही म्हणल्यावर. कस चालेल? चालणार नाही ना. नाहीे कणी?
मग दोनशेच एक्ट्रा बिल लावाजची.
ते असत किच -किच, करू- करू, काय -काय देत्यात काही काय पेशंट. खूपच
काही -काही देतात, काही -काही चांगले पण असतात ना.
थोडी सर्विस पण चांगली नाही भेटली तर, डायरेक्टली पोहचतात. पेशट, पेमेंटच्या टायमाला बोलतात, अशी नाही बोलत. अस टाइम अस असे नाही मिळणार की मॅम कुणी आल नाही काय नाही. ज्या टाइमला ते